हा काय? गं हा येतोय येतोय येतो ना साईला
चालू झालं. नेमका फोन आला अन् पासून चालेलं.
हं हं बरं तरी पाहीला आता मला कट करायची पाळी आली होती.
हं हं हं नाय नाय उचलला असता. जॉईड होत नव्हता. पाऊस नाहीये पाऊस उघडेल
मजी हा कमी हे रेंज चा प्रॉब्लेम येतोय हा का?
कांदे येऊन राहिले कांदे
कांदे निवडीत्या का?
बाकी, कोणाला माहित.
काय नही. कोणाला माहिती, मग फक्त निवडायचं काम करते का?
कामाचं
यो बाबो कधीपासून
त्यो पासून ये
दिला व्हय? हा का?
हा,
पोरं आली का शाळेतून की नाही अजून?
नाय आली एक ला इलं आता.
पोरं नाही आली शाळेत
नमा एक वाजता येतो ना.
त्याला घ्यायला जायला लागल.
हा, ते जात नां.
का ग? हां, मग आता घरी कोण हे? घरी कोण हे?
घरी तुम्ही जाऊ
हा, का?
आता लागतच ना घरी कोणीतरी.
हां मग?
एक माणूस लागतय.
एक माणूस लागतय. हम्म.
अ
अं,
काय म्हणते?
काय नाही बाकी माणसं हे का अजून, माणसे काय कांदे निवडायला? हॅलो, हॅलो, कुटीच्या नादात बंद पडलं काय? हॅलो, हॅलो,